हॅलो नमस्कार कशी आहे. मजेत ना बाकी काय चाललंय.
अ तुम्ही म्हणा
हा हा हा हा येतो येतो आवाज येतोय. हा म मुलं शाळेत गेली असतील ना.
हा शाळेत गेलेलो.
हा तेच माझी पण शाळेत गेलेत. आज फ्रायडे आहे ना मग, मुलांचं कसं आज जंग फूड अलाऊड आहे शाळेत रोज रोज होममेड फूड घेऊन जात
हा पण ते कस आहे जंग फूड थोडं अ शरीरासा तिनं हे हानिकारक यं होममेड कसंयं चांगलं ये मग आपलं आपण घरी बनवतो. अ ते बाहेर जंक् फूड्स वगैरे जर आणलं तर मग ते पण खराब राहतं ना. बाकी हा पण त ठीक ये त्याच वस्तू आपण जर घरी बनवल्या ना त पण ठीकये.
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो